हॅलो
हॅलो
हा बोला की
हम काय करालस
काय नाही बघा बसले
हा हा हा होे आवरल जेवलस काणे
नाही अजून जेवण जेवणार आहे नाश्ता झालाय सकाळी
हा हा हा आज पण चालूय काम चालू आहेत मी पण नंतर जवणार आहे हा मी काय म्हणतेस हाय बघ बर आहे तुझे
आहेय बरे
हा हा हा
हम्म
आ संक्रांती विषयी बोलल्या काय
होय होय चालतंय की
मग तुमच्या घरात कस असतय संक्रांतीचा सण
आमच्यात कस म्हणजे आदल्या दिवशी भोगी असते भोगी दिवशी कसं करतात सगळ्यांना भाकरी बाजरीच्या भाकरी त्याच्यावर कांदा परत शेंगदाण्याची चटणी भुरट्याची चटणी प पा भात दही भात आणि परत हे आपलं वांग्याची भाजी
ह
हे सगळं दे गाजर वगैरे लावून सगळ देतात. एकमेकींना म्हणजे सुवासनींचा मान असतोय ना त्या दिवशी. मग एकमेकाचा घरी जाऊन देतात त्या दिवशी आणि ते भाकरी त्या दिवशी एकमेकाची भाकरी खात्यात. आणि दुसऱ्या दिवशी कसं करतात ते आपलं कुलडी म्हणून असते कणी मात तिज त्यामध्ये ऊस हरबरा तिळगुळ ते घव्हाचे बोंड तेन असं घालून कनी ते त्याची पूजा करत्यात. असं करत्यात संक्रांती दिवशी.
आमच्याकडे कसं असते हा म्हणजे कर्नाटक च म्हणजे कर्नाटक ची पद्धत आहे ही तर आदल्या दिवशी भोगी असतय कणी त्या दिवशी पहाटे स काळी आंघोळीच्या आधीच सुपवान द्यायच असते देवीला. म्हणजे जी आपली कुलदेवता हा कुलदेवता आहे कणी तिला सुपातन घालून अ सुपामध्ये जे काय सवासनांचं लेन असते बघ. आ म्हणजे आरसा, कंगवा आ पावडरचा डब्बा काजळ आणि घाई हळदी कुंकू त्यानंतर गजरा आणि आपण जे भोगीच्या स्वयंपाकात जे काय काय वापरणाराय. म्हणजे तिळ तिळगुळ पासन सगळं म्हणजे आपलं तिळ असते ते बाजरीचं पीठ अ काय ग गुळ आणि लोणी पण आपण घालतो ना भाकरीवर लोणी.
होय घाल.
सगळं घालायचं त्या सूपामध्ये ऊसाच्या कांड्या सगळं घालायचं आणि गाजर, वांगी वरणा सोलाना मुगाची डाळ तांदूळ सगळं त्यात ठेवायचं आणि त्याच्यावर अनेक सूप झाकायचं. आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा सकाळी उठल्यावर पहिला ते देवीला वान द्यायचं.
हा हा.
अ म्हणजे आपण पदरान वान देतात बघ. तस वान द्यायचं देवीला हा आणि शॅम्पू बिम्पू सुद्धा घालायचं त्याच्यामध्ये तेल शॅम्प. वान दिलीस कणी हा वान देऊन पाया पडायच देवीच्या. आणि ते वाण हाय असं ब्राह्मणाला दान करायचं म्हणजे ते सुप जे असते कणी ते सूप देवीच्या नावावर आपण एखा सवासणीला द्यायचं तसंच. उचलून सूपच द्यायचं पूर्ण आणि त्यातलं तिला ते वापरायला लावायचं. अस असते आणि मग आपण पण आव रायचं काजळ बिग घालायचं आवरून मग स्वयंपाक करायचा सगळ भुगीत चा प्लास्ट आता तू सांगितलीस ते सगळंच असतं आमच्यात पण. अ फक्त ते राळ्याच्या तांदळाचा भात काय नसतोय. बाकीच सगळं असतय आणि ते सगळं एकमेकांना द्याय चं, घरी जाऊन भोगे साजरे करायच आणि दुसऱ्या दिवशी कुळ्याच्या संगाला ते नाय आहे आमच्यात पद्धत.
नाही काय आमच्यात ते आहे. आणि त्या दिवशी मेन राळ्याचा भात तर पहीला लागतोय. त्याचच मान लयी आहे आमच्यात राळ्याच्या भातात. एकी जण आता कसं करतात? म्हणजे तो भात जास्त कोणाला जास्त आवडत नाही खायला त्यामुळे कणी आपल्या साध्या आपलं तांदळाच भात असतोय की नाही,
हा त्यात मिक्स करतात.
हा त्यात मिक्स करूनच घालतात एककेजन अस पण ते पो स्टिक हाय ते काय ते काय त्यात उष्णता आहे ते थंडीच्या दिवसात येते नाही संक्रांत. त्यामुळे ते केलेलं आहे पण आत-. त्याची रोप तिकच नाहीस झालं, उडत नाहीय.
हम्म आणि नंतर पण क नाही मग किंक्रांती च्या दिवशी म्हणज संक्रांती आमच्यात पूर्णा पोळी असत. नाही तर तिळा पोळी. असत्या. अ नाहीतर मग शेंगदाण्याचे पोळी असत्या. मग आम्ही तुम्ही काय करतो! शेंगदाण्याची पोळी करतय. आणि त्या दिवशी भाकरी बघायच नाही सवाष्ण बाईकांनी.
होय होय आमच्याकडे पण तशीच
हा भाकरी लपवून ठेवायचं ते आणि दुसऱ्या दिवशी म संक्रांती. कक्रांतीला भोगीची भाकरी खायची असत्या उरलेली. त ठेवायच असत्या आणि संक्रांतीला ती भाकरी खायची असत्या बायकांनी. त्याचा मान असते म्हण किंक्रांतीला खायचं. आणि किंक्रांती दिवशी पोरांचं किंवा नवीन लग्न झालेल्या असत्याात बघ अजून ज्यांच्या लग्नाला वर्ष झालेलं अस. त्यांचा संक्रांत सण साजरा. त्याला बोरनान म्हणतात लहानपरच्याला बोरनान म्हणतात. ते बोरनान करायचं. किंक्रांती बसणार रथसप्तमी पर्यंत ते बोरनान केलेलं कधी पण चालत करायचं. चांगलं असते. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोरांच्या अंगावरती अ चिरमुरे, परत हरभर,
हम्म.
तर चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, त्या सगळं चिरमुऱ्यातच मिक्स करायचं. आणि उसाच्या कांड्या, ते सगळं घालायचं त्याच्यामध्ये आणि आता आता डेकोरेशन वरेश, आधी कुठलं होतं ग डेकोरेशन? आपण लहान असताना हम् मग आता वेगवेगळ्या पद्धतीने करतात.
हम्म आता फॅशन आल्या त येत. प्रत्येक लहान मुलांचं करतातच पहिलं आपण आता आपलं ते कुठं केलेलं कोण?
आमचं घेलत भ आम्ही लहान असताना आमच्यात कस ते पहिलापासन ते. चालत आल्याने त्यामुळे आमचं लहानपण आमचं. तर सगळ्यांच पाच पाच वर्ष पहिले पाच वर्ष करतात. पोरांचं? आणि ते कसं करायचं मग? औक्षवण करायचं त्या बाळाचं अवक्षोभण करून त्याला काळ्या कलर कपडे घालायच पहिला कपडे घालायच आणि त्याला हलव्याच्या दारने मिळतात. आता तर काय घरातच तयार करायला स सगळे हा. त्या हलव्याच्या दागेने घालच. हा. हा. हा. हा. आणि हलव्याच दगिने घालायचं काळ फ्रॉक नाहीतर, मुलगाना असाल तर काळा ड्रेस आणि काळा ड्रेस घालायचं. आणि औक्षण करायच. चार बायका बोलून अ आऔष्वण करून. अ त्याच्या अंगावरन ते चिरमुर त्यां सगळं मिक्स केलेलं असते ते पहिल्यांदा, चांदीच्या वाटेत घ्यायच असते. चिरमुरे चांदीच्या वाटेत किंवा चांदी.. पेल्यात घ्यायच्या त्याच्यामध्ये एक रुपयाचा सिक्का आणि अ. एक सोन्याची काहीतरी वस्तू त्याच्या अंगावर पहिल्यांदा घालायची. आणि मगच अ सगळं पाच वेळा घालायचं ते चिरमुरी.
आम्ही करतो आम्ही पण करतोय पण ते काय आम्हाला माहीत नव्हतं आत्ता कळालं मला ते चांदीच्या भांड्याच.
हा पहिला घालता ना चांदीच्या भांड्यात मग तुझ्याकडे काय पण असेल ते चालते चांदीचे आता.. मोठा ग्लास नसला तर आपल्याकडे छोटी वाटी असतात की चांदीची. मग पहिला हा मग पहिला चांदीच्या वाटीत ना घालायचं. आणि मग आपलं जे मापट शेर असतंय बघ त्या शेराचा- शेराने घालायच असतंय त्याला हम्म अस हा. आणि मग हा मग ते जे.
कशान सांगा आपले कोळी आपण वापरतोय की संक्रांतीला ला त्याच्यान घालत होतो आम्ही ती म्हणजे ती पण सज सजावटीसाठी ते वापरत होतो मग ते सजवायला पण छान दिसतंय ते म्हणता आणि तीच त्यात भांड्यात घेऊन त्याच्यां चिरमुऱ्या डोक्यावर पोरांच्या घालत होते
हा आणि पोरांच्या डोक्यावर घातलीस कनी कडेलाच पोर बसवायच आणि त्यांना ते गोळा करायला लावायचं सगळं त्यांनी ते त्यांनी ते घेऊन खाल्लेलं चांगलं अस ते मग उरलेलं नंतर मग खाली पडलेलं आता कोण पाय म्हणजे पायदळी झालेला असते ना ते मग खाणार नाही म्हणून पण ते सगळं गोळा करून दुसऱ्या दिवशी सरळ नदीत माशांना देऊन टाकायच
हम्म हम्म
विसर्जन केलेस म्हणजे माश्या खातात नाही
होय होय खातात ते तर खातात नाही उगं इकडं तिकड टाकण्यापेक्षा
हा आणि रथसप्तमीला पण कणी अ दूध उतू घालवायची पद्धत आहे बग
होय आमच्याकडे का नाही आहे
दूध उतू घालवतात म्हणजे बाहेर असं शेणकुठे हे करून बारके छोटीशी चूल केल्यासारखं करतात आणि त्याच्यावरती त्या कुळडीमध्ये कणी दूध ठेवतात आणि ते ऊतू घालवायचं बाहेर सूर्याच्या प्रकाशातच पूर्ण आता म्हणजे आधीचे लोक काय करत होते असे सारवायचं अस शेणानं रांगोळी काढायची मग त्याच्यावरती असं शेनकुट रचायचं पाच सात अस मग त्याच्यावर कोळीडीतन दूध ठेवायच मग ते ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला हितन पुढं बरकत असणार आहे असं हा ह त्या दिशेला म्हणजे जास्त पाऊस शेती चांगली येणार असा त्याचा अर्थ असतोय
हा ते मी बघितले सोडा कुठ सांगू काय आमच्या शेजारी ब्राह्मण ब्राह्मणांचे आहेत कुलकर्णी म्हणून हा त्यांच्यात त्यांनी स्टेटस ठेवलेलं मी बघितलंय तर आमच्यात कधी कसं केलेलं काही नाही त्यांच्यातच मी स्टेटसला बघितला
होय आमच्यातच पद्धत आहे आणि ह्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी अ सात धान्याच्या राशी बनवून ठेवायचे असतात धान्याच्या राशी म्हणजे सात वेगवेगळी धान्य त्याच्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी डाळी डाळी जरी घेतलं तरी चालतंय त्याच्या राशी बनवून त्याची पूजा करत असतात ह्या दिवशी रथसप्तमीला आणि रथसप मीला सूर्याचा लय मान असतोय तर मग सूर्याची पूजा करणं दारात रथावर रथात बसलेला सूर्य म्हणजे रथात बसलेला सूर्य काढणं अशी पद्धत आहे हम रथात बसलेला सूर्य काढत
सनवाराला भरपूर पद्धती आहे तुमची
होय आमच्यात लय पद्धती आहेत आणि आम्ही ते करतोय पण पण आपण केल्याशिवाय आपल्या पोरांना कळत नाही बघ
आणि तुमच्यात कसं आहे सांग ती तुमच्या तांब्याची चटणी करतात बघा
हा हा हा हा ते नाही नाही नाही नाही त्यावेळेस नाही त्यावेळेस नाही संक्रांतीला नाही ते अ याच्यामध्ये असते चैत्रगौरी ला असते चैत्र महिन्यात असते संक्रांतीला काय करतात संक्रांत तिला अ काहीतरी वस्तू म्हणजे बायका बोलवायच हळदी कुंकू करतात म्हणजे तर तुला मी सांगितलेलं ना पोरांचं बोरन्हानला तर हा बोर न्हानला बायकांना बोलवायचं आणि हळदी कुंकू लावायच आणि त्यांना गाजर आणि गव्हान ओटी भरायची म्हणजे आप आपण गव्हासोबत सुपारी घालतो की नाही ओटी भरताना तर ह्या संक्रांतिला ओट ओटी भरताना गाजर घालायच असते बायकांच्या ओटीत आणि त्यांना एखादी वस्तू अ दान करायची म्हणजे अ वान म्हणून द्यायची त्यामध्ये तुम्ही काय पण घेऊ शकता स्टीलच्या वस्तू प्लाटिकच्या वस्तू अस काय पण घेऊ शक आधी बाय का सौभाग्याच लेण दान करत होत्या ज्याच्यामध्ये कंगवा येतोय फक्त ह्याला फक्त आरसा म्हणजे काच दान करत नाहीत बाकीचं सगळं आपण काय पण दान केलं तरी चालतय ज्या जिच नवीन लग्न झाले तिनी पहिल्यांदा हळदी कुंकूच दान करायचं असत. म ते आता हळदी कुंकाच छोटे छोटे पाऊच मिळत नाहीत होय गुलाबाच्या फुलाच्या कळ्यांच्या आकारात असते ब हा ते देतात बायका ह.
आणि तिथं आम्हाला कसं दिलेलं त्यांच पण नवीन लग्न झालत मग त्यांच ते होत पहिल्यांदा पहिली मकर संक्रांत असल्यामुळे क नाही त्यांनी केलेलं आम्हाला दिलेलं बोलूवून.
हा हा हा तस मग ते दान करायचं
आम्ही पण करतोय सोडा बोरन्हान करतोय त्यावेळेस मी पण काहीतरी स्टीलच्या प्लेटा अस काहीतर आणून मी पण ते वाण देतोय महिला
हा त्याच्यामध्ये तिळगुळ घालायचं आणि आपल्या पदरानं द्यायचं बायकांना.
होय, होय तसच देतोय आम्ही पण पदर घेऊनच
हा. केलं तर की नई लई आहे बघ. करायला करायला क नाही हऊस पाहिजे. आणि तुमच्या पण मम्मीला हाऊस आहे खर तुमची मम्मी पण करताच की पहिल्यापासन हे सगळं.
होय.
म मम्मीच बघून बघून तुला पण हा तेच की मम्मीच बघून तुला पण सवय लाग ले ती आणि हे बघ आता तू गेल आता पहिला पाच वर्षच पोरांची हौस करता येते बघ आपल्याला. नंतर जर आता टुबूला बस म्हटलं तरी बसत नाही ए नाही बाइ मी काय लहान आहे. का म्हणते बर
होय. आता आमचं दिसला तर कशाचीच सवय नाही. नाहीये जास्त असं काय म्हणजे कुठलं बस म्हटलं की बसत नाहीये. ओवाळून घ्यायचं त्याला असं कुठली गोष्ट आवडतच नाही त्यामुळे मला अवघडच आहे ते. आता उगच बड्डे ला कसं केक